हॅलो
बोल
आमच्या इकडे स्त्रियांना वियाड बावळीने म्हणजे बाबळीचे आणि निलगरीचे झाड परत कडुलिंबाचे
ह हम्म
इथे बदामच झाडे तेला इतके बदाम आलेले
विचारू नको मी मामाच्या घरी गेले होते ना. त्यांच्या पण बदम हे इतके बदाम आलेले एक बस करी.
त्यांना सांगायच ना आम्हाला द्या.
पिकल्यावर सांगल ना. हमला. डाळिंब पिकली एखाद्या दिवशी पाठवन मी आता.
कोणाला?
डाळिंब आणायला.
अरे देवा तुमच्या घरचे कमी खायचे दुसऱ्याच्या आनुन म
ए पण अजून ते पिकेल नाही ना गं.
आम्हाला कधी भेटायचं?
त्याच्या मामाची यांचे पिकले ना त्यांचे खुडायचे आता. हम्म.
आम्हाला दे पाठवुन.
दिल ना.
आमल तुमस होतिक राक्ष बंदायच्यासचेती.
काय माहिती.
हम्म त्यासनी.
हम् आले तर चांगलेचये.
यास नं
हम्म.
साऊ आले तर भेटतील आमाला.
हा. साऊ आले तर भेटतील. आंग लई इतके डाळिंब इकडे सगळी डाळिंबाची शेती नुसती. आण तेला डाळिंब इतके ना का विचारू नको आणिता मी.
ज्याला डाळिंबाची माहिती तेच डाळींब करतयं.
हा माग याचा मित्र हे ना जो य खाय ना तो सगळया कामानी अनभुनी तो, तो माहिती देत नाही. लई भामटा तेच डाळिंब एक नंबरे एवढं मोठंयं.
हेन विचारायचना मला सांग नावा नम - -
ते नाही ते सांगत नाही त्याच्यामुळे याच्यात तसं दुसरं हायेना.
हम्.
त सांगतो तेच डाळिंब तर लई भारी हाय आता मी टोमॅटो लावायला गेले ना.
त्यां म्हणून द्याऊ त्यांचं बघुन करायचं.
आम्ही आता टोमॅटो लावायला जातो ना गेले होते ना मी. तिथं त्या आमच्या साईटन यांच्या मित्राचे या तो सगळी माहिती देततो बर त पण.
हम्.
सगळी माहिती सगळं सांगतो. हम्म. डळिंबले मस्त हाय त्याचं पण.
हा ना.
ह् आग आम्हाला हुंड्या काही झाल्याय ना. ते आणायच्याय पण त्या आता आणयला शिर्डीला जावं लागल.
हा का आणि त्याच्यावरती रोग रोग यतोना डाळींबावर - -
ती हुंडी चांगली नसल्यावर मग येणारच ना लक्ष द्यावं लागत होतं वा नाही तर मग काय.
हा ना.
हम् त्याची इथ आता प्रॉब् म्हण ना त्याची. ही योगिना त्याच्यामु म काय.
त्याचं लक्ष हाय सारख
हम्म. ते लगच सांगून ते. त्यांचा मित्र जो आहे ना जो सांगत हो तो. तुला काही सांगत या पावडर मार आता, म्हणजे हे येणार नाही. हे मारते, ते मार.
हम्म.
अजून तर तांबाट्या ते कारले जमिनीच्या वर नाही त्याला खर्च किती आलाय.
हम्म.
सत्तर हजार रुपये खर्च झालाय आम्ही काल हिशोब केला.
हा ना, तुम्ही के रस्त्याने हिशोबस नाही का
रस्त्यान घईल रात्री टिपून ठेवलं ना.
हम्.
त लावल श.
कशाला खारलेला, टमाटेला.
हा फक्त त्या आत्याच्या यांच्या त्याला.
हम्म.
आमच्या कारले ला वय त्याला.
क्याच वावर
त्यांच्यावर तबाट्या लावेले एक दोन बिघे. आणि मग का टाकेेले, दोन एक दि
त्यांच्या वावरातल्या कांद्याच काय झालं का तुम्हाला, तुम्हाला एवढी जमीन अस करायला
अगं त्यांची जमीन इथं आहे ना.
हम्म.
इथं करायला कोणीच नाही म ते बळच म्हणते करा करा मग काय करावच लाग ती.
नावरऱ्याला बघ हावडय स्वतःचा एक करतय दुसऱ्याच जातय कराय.
अ ना आता, आता त्यांच वाल ते सपाट करायच वाटतं ना मग नाही त्यांच तेच कर तील मग, माठ बी घे लई त्यांची. मग बरबर मग कर मग हे म्हणत आपल्याला नाही जमणार मग एवढं. त्यांना म्हणा का तुमचं तुमचं तुम्ही करा म्हण.
तुम्हाला ते कांदा झालं का नाही.
कायस नाही आता आठशे रुपय दिली होती तवा ते कादे.
हा ते लागणाच्या गडबडीत दिल्या.
अन आमचे हजार रुपये ना मागितले होते पाय.
बरं झाले दिले नाही आता पाहि ना चोवीसशे रुपये गेले ना.
हा आप्पा म्हणले ते म्हणा त्यांना म्हणा का कांदे विकु नका मग म्हणलं. आबा म्हणत्यात कांदे ईकू नका पुधे लई मार्केट वाढणार आहे म्हण. नाही म्हणजे त्यांनी नाही विकले.
पाय आता मार्केट कुठलं पुुढे निघून गेलं. तरी दिवस आला अगं बावीसशेच रुपये गेल त्या दिवशी.
तुमचे ते खराब झाले होते ते खादं भरवाले का तुम्ही?
हम्म हम्म हम्म.
हा.
बरं आहे तेवढं कव आहे ना त्याच चांगलं बत पैसे.
म्हणजे ते आपण सांयचं होत का कांदे विकायला लोक लघाव वाढणार आहे आता. म.
म त्यांना म्हणले नाही आपले नाही विकय ते तर ताई तर म्हणाले लगेच विकून टाका. हे एव अशातच ईकून टाक म्हण खराब व्हायचे ना पण यांना काही हेच केलं नाही. ह
हम् मी वाटले होते मला फोन केलताना.
हा
मी म्हणलेलाची पुढं भाव बाई ते म्ह महिले म्ह पुढतं कोणी पाहिलं म्हणे
हम्.
आता म्हणावा लागेल हजाराचे वरचे पैसे मला द्या.
ह ना हम्म म्हणायचं ना मग.
हम्म तवा आठशेच रुपये गेले होते ना.
हा.
ह हा त्यांना म्हणावाला.
नाही नऊशे रुपये गेलेत नऊशे. एक सतराशे रुपये गेला वाढत वाढत चाललाता ना भाऊ.
हम अजून किती अजून किती कांदे आहे तुमचे
अजून दोन दोन तीन ट्रॉले भरायला पाहिजे
हा बारा म का
हम दोन तीन बार ल कं कायनी
हा भरल्या तर तेवढच भांडवल सुिक ते आता का जानायचे तिला आता तुम्हाला
हम्म
बारा हजार रुपयाे शेकडा जरी मिणला तरी कितपस वा
तर च आपलं जाईल तर लोकही ना सांगून काही आहे
हम्म होतील तरी तुम्हाला पैसे म दोन अडीच बघे म्हणलं मस् पैसे होतील
हम्म पा
बाकी मग काय चाला अजून
खायनी आरामचे
ह खाला का मग रस्ता
खल ना
पूर्णाचा पोळ्या कधी केला
आज नाही केल्या अगा आता संध्याकाळी करेन
आ ते पुरण चांगलं राहील का आता तवर
हा फ्रीज मध्ये
हम् तुझ फ्रीज माझ्या फ्रीज पेक्षा मोठा आहे
हा
हम् तुझं सगळं सामान माझ्यापेक्षा भारी सोपा सुधा तुझा लई भारी तू स्वतः जायला होती गेयला तवा काय मला काय कळत होत मी काची गेली
हम्
तूझ सगळं सामनली भारी गेईली
हम्म
फक्त कपाट माफे अक्ष तुझं हलकं आहे माझं कपाट चांगलंय
हम्म
नाही तुझं सगळं सामान मस्त आहे मला तुझं फ्रिजला आवडलं फ्र्रीजल मस्त आता तुझ सामाननेच पाहिलं नवतं भेटलं पण आता याच्यामुळेळ पाहिलं मांडो परत म झाली तव्हा पाहिलंच डायनिंग टेबल आहे मस्त आहे तुम्ही चौघचे मग काढायचा ना तू वापरायला तो वर काल ठेन दिला
अ कामच आहे ब इती छान पक्षी खिडकी येऊन बसले त्यांना मत्स काही दिसत नाही मला सगळं दिसत येते किती मस्त आहे गं
हम्म
त्यांना त्यांचा चेहरा दिसतो ना खिडकी म
हम्
त्याच्यामुळे तिथे कर आहे तिथंच राहतय
हम
इिकटुते
हम्म
एवढले वडले अगल छानान कधी चिमनी कधी काही वेगवेगळे पक्षी य ना खिडकी बघितत बसले का त्यांनाच बघत राहता अगं ते सारखे
हम्म
तेव्हा आता किती वेळ झालाय तरी कोण घे राहिले
बरं आहे ना मग चांगलं ना तुला करम न काय
अगो लोय छान जसे काय पवे छान मी थोडं व्हिडिओ कॉल करून दाखवते आता
झाला का
नइ अजून
हण
गेले जाऊ दे आता गेले इतक्यात पळून गेले
हा ना
हा किती वेळ बसलेले होते माझं लक्षच नव्हतं जेव्हा ते वाजवायला लागले तेव्हा